हो कोण फोन का केलतास
काय नाय काम होत असं काय नाही काय विचारयच होत तुला जरा यथ कस अ प्रत्ती दहा दिस अ साखर का खायची नसत्या ते विचारयचं होत
आवाज कुठे बसलेस आवाज हळू आलाय तुझा हॅलो हा
आला काय
हा आला की
साखर का खायच नसत विचायालात
साखर का खायची नसत्या वय
हम्म
गली साखर केमिकल आहे बरोबर ह
हा
अकरर काय पदार्थ नाही साखर मुळातच केमिकल पासन बनत्या आणि दुसरी गोष्ट म्हणला तर उसापासून मेन बनतय ते गुळ विदाउट केमिकलचा तो खाल्ला अस तर पौष्टिक असते चांगला असते असा आहे पण साखर ह मुळातच बनलेले असत्या केमिकल पासन त्यामुळे खरं चांगली नाही रे असंय
हो
त्यामुळे ती काय चालत ना अस का तुझा कशाला
काय ना तरर आताल तर विचार क हा
मग तुझ फार्मसी कस चालू हाय फार्मसी कसं चाललाय मंग तुझ
का नाही आहे तेव्हा मी
काय शिकवतात नेमकं तिथं
अ औषध वगैरे बनवायची कशी त्यांचा आपल्या बॉडीवर इफेक्ट कसा होतय काय होतय
काय झालेलं असत म्हणजे म्हणजे त्यावरन आपल्याला नवीन औषध जर करायचे असतील तर आपण कशी करू शकतोय वगैरे असं
अरे व्हय तला अजून एक विचारायचं होत आता काय
हा
आता ते प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन साठी वगैरे जान गोळ्या पावडर असतात बघ
हो
सप्लिमेंट वगैरे तेन बरोबर आहे पण आता समज त्याचा एक स्पून मध्ये म्हणजे एक स्पून असते ना त्याला टेबल स्पून अस एक टेबल स्पून
होय ह
तेवढी पावडर किंवा तेवढं एक त्यापेक्षा एक म्हणजे ऑदर एक कॅप्सुल बरोबर आहे त्या कॅपसुल मध्ये केव्हा त्या पावडरमध्ये जेवढं प्रोटीन असते तेवढं नाही म्हला तर एक महिना फळ खाऊन मिळत नाही आपल्याला बरोबर आहे ते एका दिवस आपण एका दिवसात घेऊ शकतो बरोबर मग ते तस कस काय होतंय की एवढी फळ म्हणजे समज तीस दिवस मी एक सपरचंद खात राहिलो तर त्याच प्रोटीन एका गोळीत पण एका दिवसात पण आपल्याला मिळते बरोबर आहे
हो
तसं का होते असं काय त्यात केलं जाते की ते एवढं प्रोटीन त्यात यथे एका गोळीत ते पण एवढ्या बारक्याशा
हा ते काय करत फक्त फक्त त्यात आता समज एखाद्या फळांत प्रोटीन आहे. हं भातात नुसतं प्रोटीन सोडून बाकीचे पण सगळं असते ना. कार्बोहायड्रेटस वगैरे.
ह मग फक्त त्यातलं काय करतात, जे पाहिजेल असलेलं प्रोटीन आहे
हां.
तेवढंच एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं.
मग ते स्वस्त पण असतय ना पण आता समज तीस सफरचंद तीस दिवस आपल्याला खायचे, तर अराऊंड एक तीनशे रुपये तरी जातील तीनशे ते पाचशे रुपये बरोबर तीस सफ सफरचंद तेच एक गोळी कितीला मिळनार तुला?
गोळी मिळतेय की तुला, नाही म्हणलस तरी प्रोटीन किंवा कॅल्शियमचे म्हणलास तरी लई ते लई दहा रुपये.
आपली हे चि रे आपण तीस दिवस खाणार आहे. पाचशे रुपये धरून चल बरोबर आ
हां.
मग तेच मी तुला विचारले की, कसं काय सगळ एवढं त्यात माहितय
बाकीचं अजून पण इन्ग्रेडियंट्स असतातच गोळीत त्या त ते शोडून. एक्सीपीएन्ड सर त्याला एक्सीपीएंड म्हणतात. म्हणजे प्रोटीन सोडून बाकीचं पण एक्सीपीएन
एक्सिपियन.
हां.
म्हणजे काय असतं जो मेन इन्ग्रेडियंट आहे ते सोडूनं अ अजून वेगळं कांहीतरी मिक्स असतय त्यात.
म्हणजे टेस्ट साठी वगैरे त्यांनी पावडरमध्ये टाकले जातंय ते
हां.
म.
असतं असतं त्यामुळं मगं बाकीच नी कसं केमिकल असतय ज रे गोळी बनवतात म्हणजे केमिकल असते त्यात.
तुला हा गोळ त्याचा साईड इफेक्ट काणावर तर होतोयच
अ म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीवरती असतय का रे ते?
पण हे असं गोळ्या वगैरे खाऊन प्रोटीन मिळवण्यापेक्षा फळ खाऊन मिळालेलं प्रोटीन कधीही चांगलं नॅचरल.
हां बरोबर हाय पण आता कसं आये काय काय पावडर प्रोटीन वगैरे सप्लिमेंट वगैरे
हो.
ते जर कम्पेअर कराय गेलो आज तर ते स्वस्त पडततय ना.
नाही उलट बर तरी जरी स्वस्त पडत असलं
हां.
ते आपल्या बॉडी साठी चांगलं नसते.
हां.
त्यामुळं नक्ष प्रोटीन जेथन मिळते तेच चांगलं कधी पण.
त्या काय नाही तर साईड इफेक्ट होतय.
होतोय होतोय कधीतरी
आणि आता समज, तर बायचान्स मला दहा दिवसात पाहिजेला प्रोटीन, एक शंभर दिवसाच किंवा एक एक वर्षाच प्रोटीन मला पाहिजे एक महिन्यात बरोबर आहे?
हम्
तर ते आपण सप्लिमेंटच्या थ्रू घेऊ शकते. पण त्या आपण फळ वगैरे खाऊन घेऊ शकत
हा
ते तसं का होते?
म्हणजे?
म्हणजे समज. तुला एका महिन्यात एका वर्षाच प्रोटीन पाहिजेल हाय.
हा.
तर आणि गोळ्यांच्या थ्रू किंवा इंजेक्शनच्या थ्रू घेऊ शकतेस.
हा.
पण ते आपल्याला ओरिजिनल फळ वगैरे खाऊन एका महिन्यात घेऊ शकत ना आपण बरोबर आहे.
हा.
मग ते तस का होते.
हम. तसं का होतंय.
त्यात हायली केमिकल वापरले गेलेलं असते का.
हो त्यात केमिकल असतात प्रोटीन मध्ये त्या त्यामुळ बघ अ जी आता समज एखादे बॉडी बिल्डर वगैरे असतात बघ,
हा.
त्यांचा तो प्रोटीन पावडरचा डबा असतोय ह. ते खातात ते आणि मग त्यांची बॉडी बाणत्या बरोबर हाय, पण जस ते खायचं बंद करतील.
हा.
तेव्हा त्यांची बॉडी उतरतेय बघ सगळी. हाय तशी राहत नाही बॉडी कधीच.
होये.
ती बॉडी सगळी चेंज होत्या जे बघग त्याच कसं होतंय ते जोपर्यंत आपल्याला बॉडीला मिळत राहतील प्रोटीन.
हा.
तोपर्यंतच ते तशी वर्क करत्या आपल्याला पाहिजे तशी. त्यानंतर जेव्हा ते प्रोटीन तेवढ्या प्रमाणात मिळायचे बंद झाले.
हा.
तर मग होती तशी परत होत्या म्हणजे होती तशी नाही होती तशी त्याच्यापेक्षा पण बेकार होत्या.
होय.
आस शाफबचे ते हा. ता तू प्रोटीन खातेस तर तुझे जे मसाल आहेत ते असे घट्ट राहतात.
हा.
ते खायच सोडून दिलास बंद केलास किंवा का असं त्यात म्हाताऱ्यांची स्किन कशी असत्या तशी होत्या. त्यापेक्षा गप साधन नॅचरल फळं वगैरे खाऊन जर प्रोटीन जेवढं मिळते.
हा.
तेवढंच युटिलाइज केलं आणि तेवढ्यातच जी बनलेली बॉडी असते नॅचरल.
कायम स्वरूपी राहत्या.
हा ती कधीच उतरत नाही आता पैलवान वगैरे असतात ती थोडीच असत खात्यात.
नाही.
त म्हणजे साध्या आकारड्याातले पैलवान ते असले क प्रोटीन पावडर वगैरे खात बसत नाही.
होय.
नॅचरल प्रोटीन घेतात फळ दूध अंडी ड्राय फ्रूट्स वगैरे काय अस तील ते तेवढ्यावरतीच असतात ती त्याची बॉडी कधी ब बघ आणि जे बॉडी बिल्डर असतात त्यांचे उतरते लगेच.
होय.
आणि आता समज आता आपण हाईट वगैरे त्यांना वाढवते
हा
हाईट वाढवायसाठी पहिला काय पाहिजे तुझ हाडांना कॅल्शियम मिळाला पाहिजे
बरोबर आहे झाडांना कॅल्शियम मिळासाठी पण ते कुठला तर आपल्या शरीरात केमिकल रिलीज वयसाठी लागते ना
हं
म्हणजे ते कॅल्शियम हाडांना मिळायसाठी पण एक केमिकल रिलीज व्हा लागत. ते बरोबर आहे अज रा हाड मोठी झाली तर आपली हाईट वाढतया ऍटोमॅटिकली
हम्म
ते एकोणीस नंतर किंवा एकवीस नंतर बंद का होते
अं तेव्हा कस होत मिळणारे ते कॅल्शियम असतय
हा
ते कॅल्शियमचे प्रमाण पण अ कमी होतय आणि आपल्या अंगातलं असलेलं ते पण थोड्या प्रमाणात कमी होते
म्हणजे आपण खाणार तेवढंच जेवढं आपण आधी खात असतय
हा
पण कॅल्शियम त्याला जास्त मिळते आणि आत्ता कमी मिळते असं का होते?
अ त्यानंतर बॉडीला आपल्या ख त की आता आपल्याला नाही कळत असं नाही सोड पण तेवढं तेवढं वयच झालं की नाही त्यानंतर जो स्पेसिफिक हे असत केमिकल असत आपल्या बॉडीतलं
हा
बनायचंच बंद होतंय.
ते कशामुळे बंद होतय बनायचं?
ते काहीतरी त्यांचा पण कालावधी असतोय तेवढ्या नंतर बॉडी बंद करतात बनवायचच
म्हणजे वगैरे त्यांना असं काय तर होतय
हा
आणि मग जरी ज थोडं थोडं असलं म्हणजे किमान चोवीस ते एकवीस वर्षापर्यंत तरी ते री- क्रिएट होतच असत.
हा होतय थोडं थोडं तेवढीच हाईट वाढते. त्यानंतर पुढं वाढत जाई ना.
एकवीस पर्यंत. ते बावीस वर्षापर्यंत.
हा
आणि आता मग आपल्या वय अठरा, आहे सतरा आहे, किंवा एकोणीस, वीस आहे
हम्म.
त्याला हाईट वाढवायची असली, तर मग काय कराव लागते आपल्याला?
मं. त्याच का माहिती नाही रे! काय ऐकलेलं, पण म्हणजे ते काय आता, औषधी मिळतात त्याची
हा.
ते औषधाच त्या किती खरं खोटं माहिती नाही मला. होतंय वाढतय, नाही वाढत्या.
हा-हा.
आणि एक ऑप्शन पण असत, ते सर्जरी करतात बाबा.
हम्म. चालते बोल मग, ठेऊ काय?
हा.
ठेऊ काय?
बर-बर चालतय.